हॅलो, हा बोल.
काय करताय?
बसले.
जेवले नाही का अजून?
नाही जेवायचय.
नइ मग कधी जे? काय बनवले आज?
तिखट डाळीची आमटी, दोडक्याची चटणी. भाकरी अन भात तुम्ही काय केलं?
आम्ही केलीये अंड्याची भाजी, भाकरी, भात. या खायला, नाही नाही.
अ काहीतरी काढ कधी
आता काय काढू?
लग्न तुझं.
नाही नाही, एवढ्या लवकर नाही.
झाली की अठरा वर्षाची हा हा दिले बावीस वर्षात झालय माय लग्न, तुम्ही काय सांगताय मला सत्तावीस वर्षाची झालं, तुमच किती वयात झालं? हा तीस वया झाल, मस पस्तीस वर्षाचे होते.
जेवण दिलं का नाही जेवले?
जेवायचं जेवायचय गं.
तुमचा आवाज ब्रेक होतोय, बॅकग्राउंड आवाज येतोय तुमचा.
बोलू नका गप बसा, हॅलो.
हा.
बोल ना.
अ हे कुठे गेलेत? पोरं.
विरे
हम्म? हॅलो.
हॅलो.
हॅलो.
अगं बोल की मला येत
हा मग मध्येच कुठे काय होत.
अगदी हलो, हलो करते
अ ओ मलाच ऐकत नव्हतो वा
हा.
हम्म वीर कुठे गेला वल्दे
विर गेला कुठतरी बाहेर
गंधा
गंधर मोबाईल ठे होतो
हम्म बोला.
काय छान पण बघ मामा म्हणतेय, बिर्याणी कर
ठीक हे.
अग माझ्या तशी तुझी मम्मी भारी आचारी, आहे तुम्हाला कायच्छ
नाही तुमच्या हातची मी बघू ना, ट्राय करून हम्म.
हम्म काय कर सग वा काही
बाकी काय चालूय अजून
काय नाही बसत तुझ्मामा नुसतं मध्ये मध्ये बडबड बोडबड करत.
हू बॅकग्राउंड आवाज येतयं तुमचा, खूपच
काय?
हम्म, आओ मी फोन केलता.
कधी?
तुम्ही, हा तुम्हाला रिटर्न फोन केलता, तुम्ही नाही उचलला माझा फोन.
मी झोपले, मी नाही उचलला.
वा, बाई
म्हनलं, ही टाइमपास करण्यासाठी फोन करते मला. तिचा टाइमपास व्हायला.
अ नाही, तसं हा कधीतरी करते मी टाइमपास लाज नाई.
हं, मला झोप आलीती, मग मी नाई उचल्ला, ठेवला सायलेंटवर.
हा, ठीव. येवडं कायं मग. हम्म बोला, आई.
तुझी आजी काय म्हणते पलूसची?
हम्, आम्ही बारक्या मामीला फोन केला दोनदा, का तीनदा.
हा.
नायं उचलला एक पण.
होय.
हम्म, मम्मीचं काम होतं, माझं नव्हतं.
काय?
काय माहिती काय हुतं.
हम्म.
नाही उचलला. जाऊदे. बाकी अजून,
काय नाही.
कशी काय म्हणतायं? तुमचा पाय चमकतो का आता फ्रॅक्चर झाल्यावर?
तुझ्या पप्पूच्या मोबाईल वरून करायचं ना,
हू. आता तिला बोलले मी, काय माहित आता करते का नाय
व्हय.
तुमचा पाय, तिथं फ्रॅक्चर झाला आता चमकतो का?
नाही कधीतरी
नाही. नाय ग.
आता उद्यापासून रुटीन परत चालू का सकाळचीं?
हो.
तीन दिवस सुट्टी भेटली
कुनी?
अ फ्रायडेला पण सुट्टी हूती ना मोहरमची
नाही बाई, आम्हाला नसते फ्रायडेची सुट्टी
आओ पण पोरांना होती ना
पोरांना होती आम्हाला कुठं हुती?
हा डब्बे डब्बेच
हूम्म
बाकी काय म्हणतालं?
काय म्हणती स्वयंपाक करायच जरा.
च का करते आ मी.
करती एक तू आणि मी तू मला फोन करते तर सगळ्यांना त्रास होते माहितीय का
जाऊ द्या मी तिकडे आले की बघे एकेकाला ह